हॅलो बोल काय नाही आताच सरी सरी त
हाय काय कपडे काढायला
हा
हाय बाकीचे काम
काम आता झालीय मम्मी आता भांडी घासायला चालली आता चहा बनवायच
हा ना ह्या टाइमला सगळ्यांना चहा प्यायचं सुस्त ग
हो तू जरा परत बाहेर ये ना अगं मला दिसतीस ती
हा होय हा चांगलं उलट चांगले काय ते बाल्कनी ब काय ते टेरिस वरल ्या मा खाली पडू नका म्हणजे झालं
नाही नाही आता पडणारच मी खाली येेतेच मला वाच
नुघू नको आवाज नको
असं ख असं नाही करायचं
अहो पडले पिडले तर अजून तुमचं व्हायचं जायचंय
काय नाही हो
हो काही नाही होत अह ते मला ती मस्करी नाही वाटत का हो ती ते पडले पेडले तर कपडे आमचे कपडे कामं कोण करण झाड पसून घरात न कोण घेणार
मग आम्ही कामाची
हा ना तुमच्याकड पैसे आलेत का पैसे आलेत का आम्हाला देता क तेवढे पैसे थोडेफार
हो हो देेत
ह हा प तुम्ही भिकारी आहे देऊन नका देऊन काय करता आम्हाला म आम्ही बी करे तुम्ही बी करे आता बोल काय पैसा नाही आहे कसी के पास
तुम्ही टाटा भिरलाय
बया
ह
कोभी मालूम पता चला
हो
तीच म्हणत होते मी हे म्हणणार होते की ते कॉलेजमध्येध म मग ते बोलतात का चांगले पैश नाही ठेे
हो बोलतयत आणि तुम्हाला म्हणजे ते जर नाही नट बोलल त्यांना माहिती आहे मग मी कशी
हा म ते तर आहेच उलढं चांगलं आहे ना मी वागतात हे ते आता बघतोय की आपण कशा वागतात
हा खूप बेकार आहेत काही काही पोरी पण कॉलेज मधल्या
हाा ग्या वाजतात
हा आमच्या इथ पणम चिथ पण एक अव खोरगी ती पण ले अशी खडूजगत करते माहिती का मधी मध
हा का
हा
अ भांडायच बी बोलायचे की.
आहो भांडायला ती ती खूप बिझी असती सारखी फोनवरच बोलत असते आम... तुमचा फोन पण उचलत नाही.
हा का. कशी मुलगी.
काय माहिती आहो अशी
आहो असं ना का करू बिचारी च जी.... व्य जायचो ओ.. का बोल..
नाही तेवढी ती जीव जाण्यासारखी एवढी नाजूक तर नाही वाटत मला.
हा ना, प तुमच्यासारखे तुम्ही नाजूक लोकांनी फेकल्या जास्त लागतो हो. दिसत तसं नसत. म्हणून तर जग फसत अ..
काऊ.
माताचे हाक कोण बनवणार तू बनवणार, दुधात. सा कासाधा.
दुधाचा..
क बनवणार आम्हाला पण रेसिपी सांगा की.
अ एक भांड घ्यायचं. हाच मग त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकायचं.
बरं.
पाण्यामध्ये अं चहा पत्ती साखर अद्रक इलायची टाकायची. म त्याला मस्त असं उकळून द्यायचं.
बर.
कळले की मस्त अशी दुधा दुधावर.. ते साई आलेली असती ना, ते लगेच नाही टाकायचं. दूध टाकायचं, हा दूध टाकायचं.
हम्म.
मग त्याला मस्त उघळून द्यायचं मग त्याच्यावरती साई टाकायची मग अजून उकळायचं म्हणजे चहाजार... मस्त लागतो, घट्ट सर चहा. हा मग चहा सोबत मस्त गरमागरम भजी करायचे नाहीत... बर्गर, पिझ्झा आणायचा.
चहा बरोबर बर्गर, पिझ्झा चांगलं नाही ब-ब हे भारी लाग काय म्हणत ते. भजी, भजी कशी बनवायची.
ला तुम्हाला बारीक कांदा लागतो का मोठा कांदा लागतो.
हो दोन्ही चाले पण मोठा नक आमला आमला बारीकच आवडतो मोठा मग ते आस अस ते वेगळे आळगत वाटतं.
ठीक हे, मग बारीक -बारीक कांदे कापायचे चार, पाच मोठे -मोठे. मग बेसन पीठ घ्यायचं. त्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं ओवा टाकायचा. आणि कोथंबीर टाकायची. आणि थोडस कॉनफ्लावर नाहीतर तांदळाचं पीठ टाकायचं. जे ते कडकसर खायला जरा भारी वाटत. मग लगेच पाणी टाकून मिक्स नाही करायचं. थोडस त्याला मीठ टाकायचं आणि मिक्स करायचं मग त्याला त्या कांद्याला आपप... पाणी सुटत त्यातच मळाय... च मग थोडस आपण लागलं की पाणी टाकायचं.
चांगले ना उलते तुम्ही भारीच शिकवता की रेसिपी आम्हाला ह म भजी नाही बनवली कधी.. अच्छा
ह खूप जण माझ्याकडून शिकून जातात हम् तुम्ही पण शिकताय मला छान वाटतय
हो ना असं शिकलं पाहिजे शिकलेनी सगळं काय भेटत
हो
हम्म त्यासाठी कष्ट पण कराव लागतात
हा ते पण आहे.
हो ना मग आता तुम्ही काही निवांता असा आता कपडे घेऊन जातन आता चहा बनवतान निवांत चहा पितानं
नाही चहा मी नाही पीत चहा माझा प हा चहा मी सकाळचा मी तीन साडेतीन ला चहाच पिऊन बसते
अच्छा तुमच्या घरी मांजर कुत्रे असतील की
नाही कोण नाहीये.
नाही व पाळत नाही तुम्ही..
नाय आमच्या घरचे म्हणतात तुम्हालाच पाळून आम्ही थकलोय तर त्यांना कुठून पाळणार.
डायरेक्ट इज्जत घालव तात ना घरचे घरचे जरा डारेक्ट बाहेरच्या समोर तर कमीच घालवतात. तुम्ही आम्हाला
तुम्ही आम्हाला दिसताय. हो तुम्ही नाही तुमचे पप्पा येत वाटत.
अच्छा!
पा कुठं गेली तुमची
ते खाली टी व्ही बघत्यात
अच्छा भारी घ ये तुम्ही ना टी व्ही बघत का?
हम्म नाही मला जेव्हा इंटरेस्ट आला तर मी बघ ते ना हो ना हो..
आहो ते आपले जीव कि प्राण झालाय असं तुम्हाला काय सांगू खाताना झोपताना उठताना त्याच नाव असं डोक्यात फिरतं
मी तर मी तर डाउनलोड केले माझ्या फोनमध्ये
मी पण डाउनलोड करून ठेवले तेवढे व्हिडिओ लाईट गेली तरी टेन्शन नाही काय रेंज गेली तरी टेन्शन नाही काहीच निवांत बघत बसायचं हम्म आमची इथं पण एक मैतिणी ना आम्ही दुघी आहे ना असं नुसतं बघत बसतो नुसतं बघत बसतो नुसतं बघत बसतो टीव्ही
हो का तिला पण काही कामधंदे नसतात का
नाही ना आम्ही दोघी म्हणजेे काम असत आम्ही काम घेतो करून पण नंतर आम्ही रिकाम तिकडे होतो ना मग बघत बसतो आम्ही तुझी फोन बघा
बिझी असते वापरे
हा का का हो काय कामात असते काय ती
काढाची काय करत नाही तिला येतच नाही काम उलट मी तिला शिकवते
पण आता काय करणार हा शेवटी मै
हा ना चांगले मैत्रिणी तर मैत्रिणी शिकवा ना तुम्ही तुम्ही कशासाठी आ तुम्हाला त्यासाठी देवानी बुद्ध दिली तुम्ही लोकना शिकवाव. पण तुम्ही एव्हढं साबरे तुम्ही शिकवत नसतान. तुम्ही असलेय काय ते म्हणतात ना अगाव आहेत तुम्ही लय या गावात
ते पण ति ज काय त दुसऱ्या बेी सोबत खूपच बिी अस ना मग मी पण आतारलं मी पण द मैत्रीण श्रोधा व माझ्यासाठी
हा का पण असं ना का कूह तर बिचारीच काय ते असं जे दिल असतं ना ते दिल ते दिला असं तुटल ना हृदय मग ते हुदयाला कसं ते त्रास होईल ना
नाही होणार रा तिच्या्या दिलमध्ये अजून एक दुसऱ्या व्यक्ती आहे ते तोडून नाही येणार
नाही पण ते नाही होणार कारण की तुम्च्याकडे जी मैत्री नाही ना तिच्याशी बोलाय की उलट चांगले की तिला स सम तिला म्हणा नको कामात राहात जाऊ बोलत जा
अह तिला किती सांगितलं ती ऐकतच नाही माझं तुम्ही काय करू मी थकले आह सांगून सांगून
अह थोडंफार अजून समजायचं तुमच्या समजाय ते ऐकन कारण की ना लोक कोणतेही वळण जातात कुठलेही म्हणजे नाही काय ऐकतात तुम्ही सुधरवलं तर चांगलं होईल ना तिचा पण तुमच्याशी उलट पण बोला चांगली सुधरण पण
हम् हो पण माझा असाही स्वभाव आहे की मी एकदा जर नाही बोलल तर मी नाही जात पण ती आता माझी बेस्टी आहे सगळंच काय म्हणून मी साठी माझ इगो साइड ला ठेवते तिच्यासाठी फक्त
तर मग चांगला आहे की तुम्ही त्या पोरीसाठी एवढं करत आहेत
पण पण तिला तेवढं कळत नाही ना
पण ती तुम्हाला सांगत नस कधी ती तुम्हाला एकद निवान सांगन तिला फक्त तुम्ही भेटाल मग तुम्हाला भेटून सविस्तर नीट पद्धतशीर प्रमाणे सांग ती तुम्हाला तिची आता इच्छा पण झाली अस भेट त्यायची माहिती का तुम्हाला एवढ दिवसानंतरून एवढी इच्छा झाली असता ना तुम्ही फक्त विचार पण नसे त्याला एवढी इच्छा झाली असेल तिला तुम्ही तिला भेटून बघा बा ती काय म्हणती ह
हो भेटायला काही नाही पण आमच्या घरची पण असतेय मग कसं भेटणार ना आम्ही
हा ना तुमचे घरचे पण आहेत ते पण पण मैत्रिणीला भेटते म्हणाव ना की दुसऱ्या कोणा दुश्नाला बिष्ला किं बार हिंडत बसते मी फक्त महिलांना भेटून येते मला पाच मिनटं ल होईन पोरीसाठी
ठीक आहे ठीक आहे मी माझ्या घरच्यांना कन्व्हिन्स करून नाही तर त्यांना अ
नाहीतर गुपचुप मध्ये हा डुपचुप म्हणून डायरेक्ट छू मग तर तिच्या पुरीच्या घरी जा तुम्ही वाटलंस तर मदत करायला मी पण येई
तुम्ही ज मदत करायला आलात तर मग ते खूप काहीतरी होईल त्यापेक्षा मी माझा हँडल करते.
अ नाही हो त ती काय करणार नाही तुम्हाला तुम्ही या फक्त,
नको नको बघू मी बोलेल त्याच्याशी पण आता माझी नवीन एक बेस्टी झालीय ना
कोण झाली अशी नवीन बेस्टी तुमची तुम्ही आम्हाला नाव पण सांगू शकता
नाही ते आ आच नाही रिव्हल करणार मी आता तिचा बडडे कमिंग सून आहे तेव्हाच मी रिव्हल कर तिच्यासाठी मी खूप खूप सारं प्लॅनिंग केलंय
हा का अशी कोणती महि जिचा बड्डे येतोय.
आहे एक एकदम खास एकदम अशी मनात बसलेली.
अच्छा तुमच्या डायरेक्ट मनात येऊन बसली हय ती मैत्रीण भारी आहे तुमची मैत्रीण चांली अस,
तच्याशिवाय माझं एक सुद्धा पान इकडच तिकडं हालत नाही.
चांगले की उलट बर चालेल ठेव का आता मी, उद्या बोलू आपण हो हो चालते बाय